हॅलो.
हॅलो, हां. हा येतोय की.
जरासा ऍपमध्ये सुरुवातीला ना, ह्याचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ते सुरुवातीला तसच होतय. हा, आवाजच हे होत नाही, येत नाही. मग काय करायला लागलीस?
काय नाही बघा बसलोय. जेवला काय?
अं अजून तरी जेवये नाहीये. अजून थोड्या वेळात. होय.
अजून एवढा वेळ का?
आज जरा स्पेशल चालू होत, बनायला ते न त्यामुळे
काय काय होतं?
आज नॉनव्हेज खातीस? नाही. नॉनव्हेज मध्ये चिकन म्हणजे अं तेच चिकन सिक्स्टी फाइव्ह चालू होतं बनवायला. मग ते जरा अस तळायला, हा मग ते कस मुरून गरे मग हम्म, सगळी म हे करायला आणि तळायला त्याला जर अस वेळ लागतो ना, व्यवस्थित तळाय लागतय.
होय की, चांगलं तळ तळायला लागतय ना ते.
होय होय. नाहीतर मग ते कच्च राहिले की ते हे नसते, मग ते वेळ झाला. आज जरा. हम्म, मग काय करतेस तू? घरी असते काय म्हणजे?
का
का शिक्षण घेतेस?
आता टेन्थ ला आहे मी.
हो, मग कसं काय मग शाळेच तुझं? रुटीन कसं काय डेलीचं आहे मग?
नाही. शाळा माझी साडे आठ ते सव्वा दोन असत्या आणि क्लास तिथनं सहाला असतोय. सहा ते साडेआठ.
हो का. हं हं हम्म, आभ्यास कस वाटते मग?
आता चालू तर हाय आता, पहिल्यांदा तर सोपवट ते अजून फुडं जाऊन बघायचं. काय काय सोपं हाय.
बरोबर बरोबर. मग काय मग आणखी?
मग काय नाही. हं.
घरी-घरी, मग कोण-कोण असतं?
घरी सगळ्या असतात आजी, आजोबा, पणजी. मी मामा, मामी मी मम्मीकडे असते. नाही, मी मामाकडे असते. मम्मी नसते माझी इथं.
हा, म्हणजे फॅमिली-फॅमिली मोठे आहे मग तुमची.
हा, नऊ-दहा माणसांची तरी हाच.
हा, तरी.
पण मम्मी इकड नसते. मम्मी दुसरीकडे असते. मी मामापाशी राहतोय.
हा-हा, हा-हा.
हां.
होय, मग पण मुलगा मोठा दहावीला आहे.
कोण?
मुलगा. मोठा मुलगा मला नाही, माझा नाही, हा माझा. मला दोन मुलं त्याच्यातला थोरला मुलगा माझा बी दहावीलाय, मी ते सांगा लागले होय. तुम्ही झाकताय, तो सांगतोय.
हां, कोणत्या स्कूलला आहे?
अं, आपल्या मणेरीमध्ये तो मणेरी-मणेरी शाळा तिकडं आहे, हा, ते.
हा-हा.
हम्.
नाही, मी पहिल्यांदा ऐकालोय स्कूलचं नाव त्या.
हो, काय म्हणजे कोणत्या भागामध्ये? म्हणजे कोणत्या इकडे राहियलास तू?
मी इकडे विचार आहे, महा कोल्हापूर.
कोल्हापूर मग हे इकडं लागलं, इचलकरंजी या भागात. कोल्हापूरमध्ये नाहीे.
हा, इकडं आम आमची मामी आहेय इचलकरंजीची.
होय का? हा, मग इकडे इथे मग ते मणेरी रिस्क म्हणून तिथं मुलं शाळेला
हा-हा, हा ऐकले, हा तिथं आहे ना ते? मी इथं कुठे ऐकाय नाही ना.
ऐकलं ना? हा, तेच तिथंय ते.
मला आटवलं नाही एकदम.
हा.
अच्छा.
आणि काय ना
काय, आता मुलांचं चालू असतं. सकाळच आपलं आवरायचं, तीच पण आमच्या हेला अकॅडमीमध्ये असतात दोघं, पण म्हणजे ग्लोबल अकॅडमी अशामध्ये येत. ती सकाळी, अं, खर तर म्हणजे शाळा- अकॅडमी त्यांची आठ ते चार वाजे पर्यंत असत्या. आणि थोरल्या मुलग्याला चार नंतर सोडत नाही त्यांना. त्यांना साडे सहा पर्यंत वाचन घेतात, शाळेतच.
हा. हां.
मग ते काय साडेसहामध्ये सापत त्यायला? मग त्याच्यानंतर मग जर असं. तकडं कालं की थोडा वेळ अर्तादाास मग मग नंतर आणि अभ्यासला असतो बसलेला.
हा माझं पण असत चालत शहा.
हो ब. हा. मग काय आसपास वगैरे तुमच्या इथं मग असं. असं बघ बघण्यासारखं वगैरे काय असं बघितलंच वगैरे असं ठिकाणं वगैरे.
आमच्या इथ जवळ काय नाही पण रंगकाळ हाय रंकाळ.
बां का. हा तो फेमस आहे फेमस आहे हा मी एकदा दोनदा पाहिलाय. असं एकदा दोन तास राहिले र हम्म.
नाही आमची इतरकंदीची पाहुणं आहेत ना. त नि रंकाळ बघाय नव्हती इकडं आलतीत म दोन वर्ष झालं. मग त्यांना पहिल्यांदा दाखवलेला.
हा.
मग त्यांनी म्हटली आम्ही बघायला नाही पहिल्यांदा बघालोय बोललीत.
होण. नाही मी पाहिला एकदा दोनदा पाहिलाय तुम्ही तो. असं. पण खरं म्हणतात की छान वाटत पण.
हा आता इव्हेंट पण चालू झाल्यात तिथं.
योग नाही आलेलाध्याका मंग काय होते.
नाही आता काय काय आता काय काय ओपन केलंत त्यांनी तिथं पाण्यात असं.
हो का मग त्याला वेगळा वेळ काढ. आणि खास बघण्यासाठी मग असं मजा यायला पाहिजे आता तिथं. कारण असं म्हणजे का. सारखं छासतं. फक्त पायलट.
हां.
होय सगळी म्हणतात तिथं रात्रीचं बघण्यासारखं.
हो लाईटी. ते आधी कस आधी जास्त नव्हतं तिथं लाईट प लावाय नव्हती व्यवस्थित छान. आता सगळं छान केलं तिथं.
हो.
सगळे एकदम असं बघण्यासारखं केले.
असं वेळ काढून जायला पाहिजे तसं असं बघायला. नाही ते कस आम्ही डे म म्हणजेव. तचच फक्त जाऊन बघून आलेलं त्याच्या मग एवढं काय माहिती म्हणजे हे नाही.
हा नाही आमचा एक. त कस काही जरी कुठ जरी फिरायला जायचं म्हटलं तर चला रण कायला म्हणतात डायरेक्ट.
हा ते कोल्हापूरचा फेमस आहे काय ते होय.
होय.
रंकाळा ते फेमसच आहे तिथं तिथं म्हणजे आहे दिवसा गेल्यानंतर मी. पाहिलेलं कर असं मस्त छान असं बोलत बसायला ते ना असं म्हणजे. निमां तस वेळ का घ्यायसारख असं हेय तिथून.
होय आणि आणि रात्रीच गेल्या पुढं असं खायला पण असते.
गळा. हा. प्रत्येक टास्कला हे असतात.
होय. मोमोज असतात. रोल असतय, चिकन रोल. फ्रेंच फ्राईज असतात. सगळं असतंय. पाणी पूरी न ते.
म्हणजे खाण्या- खाण्याचं पण हे याय तिथं.
होय. हाय.
अच्छा. मग तू, तू गेलेलीस मग. अशी रात्रीची बघायला गेली लीस का नाही, मग?
सारखं जातोय आम्ही. रात्रीच, दिवसाच.
असेल. तुझ्या फ्रेंड मुली वगैरे
हायत ना, जवळच. नाही, आमची एलिमेंट्रीची ए एलिमेंट्रीची परीक्षा होती ना, तव्हा आम्ही सरांसोबत गेल तो, सगळीजण.
होय.
होय.
हम्म, हम्म, हम्म. मग शाळेतून कधी सहल वगैरे, तेन अशी बाहेरची वगैरे, केलती का नाही?
गेलती मागच्या वर्षी वॉटर पार्कला. म्हणलं, वॉटर पार्कला जाऊन कंटाळा आलाय सारखा - सारखा. नकोच जायला म्हणलं. आता ह्या वर्षी आमची लास स्ट यिअर हाय. काय कर
आं. हो. वॉटर पार्क म्हणजे? आपलं हेचं काय? आपलं गंधर्व. गंधर्व म्हणतात ते.
गंधर्व नाही. कोणतं तर होतं. ते आमच्या सरांच्या ओळखीचं होतं.
होय. इथं ते, टोप संभापूरचं पण, तिथं पण वॉटर पार्कय ना?
होय, का?
हां. टोपचा, ते मोठा गणपती, माहित असेल की? एकदम मोठा गणपतीय. हां. ते. ते गंधर्व. हां. तिथे पण वॉटर पार्क असा आहे. तिथं पण, छानयत सगळे. म्हणजे तिथं खाण्याच्या, अ ते
ताना गेलतो. सरांच्या गाडीतून बसून.
म्हणजे, हां. खूप वर्षापूर्वी गे जाऊन आले होतो.
होय.
हा. आमची मुलं, अ धाकटा मुलगा, गेल्या वर्षी गेला होता.
हा.
गेल्या वर्षी, अ ह्याच्यात गेलता तो. अ गंधर्वच्या त्या ह्याला न्हेल लतं त्यांना.
हा.
म ते आल्यावरती सांगत होता. की, असं मम्मी छानय तिथं. पाण्यात वगैरे खेळण्यासाठी. तिथंय. परत आपलं खाण्याची सोय वेगळी. आणि ते उन्हा, हेचं आईस्क्रीम वगैरे, हे
हां आईस्क्रीम असतंय. होय, माहितंय.
हां. ते मुलांना जे - जे आवडतात पदार्थ. ते सगळे असतात म्हणे, आत ते सगळे. खेळण्यासाठी पण भरप होय. आणि खेण्यासाठी वगैरे, भर पूर वगैरे हेे असतात. जेवण असतंय.
हां.
असं हां बोलत होता मला त्यो असतंय सगळं म्हणून.
असतंय सोडा सगळं असतंय जेवण तेन
पहिला त्याच्या फीस वगैरे जास्ती कमी होत्या आता खूप झाल्या तर खरं. पहिला कमी होतं ते आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा ती साठ रुपये होती त्याला फी
नाही आम्ही होतो तवा असं पंधराशे होतं म्हणजे पालकांसोबत.
हां.
पालकांसोबत पंधराशे रुपये
आम्हाला शाळेतून ट्रिप विचारलेली जेव्हा मी शाळेला होते तेव्हा तेव्हाची गोष्ट. तेव्हा ते निघलेलं ये तेव्हापासन ये ते तेव्हा तिला साठ रुपये फी होती. शाळेकडनं होतं म्हणून आणि त्याची फी वाढत वाढत आता भरपूर झाल्या. आता गेल्या वर्षी माझ्या मुलग्याची हां मुलग्याची गेल्या वर्षी सातशे रुपये घेतली फी त्यांनी.
हां का?
होय.
हम्म
मोटा मुलांची कायतर जास्त आहे न वाटतं.
हा चालतय मग ठेवू का?
बरं बरं चालतंय.
हां